हॅलो ह ह हा जेवलासा?
जेवलो. जेऊन भांडी घासले तुम्ही?
ह्म दुकानात हाय.
दुकानात बसलायसा होय.
च भात आमटी करायला लागल्याय.
हा.
ह ह पाऊस आलता?
पाऊस नाइ ममे ध मगाशी आभाळ एवढं असं हे झालंत आता वाटलं आता पडतोय का? मग पडतोय? झालं.
बघ गेलं सगळं हा हा.
तुमच्यात?
आ नाही इकड जरासं वातावरण झालतं.
हा आला नाही खरा.
वारा आल्यावाणी झाल आणि गेल नाही आलं.
आईला फोन केला तर ते काय नाही वाटत त नाही. पोरं गेली. झोपायला एकट हाय इथ एकट गेल बाय चांगली व्हिडिओ कॉल केलता.
हा हा..
हम हाय बाई आता.
आ हा ह.
मग गोळ्या कुठल्या तिथल्या दिलत्या काय त्या?
होय, आणि काल इंजेक्शन पण एक घेतलेय ग.
तरी पण इंजेक्शनचा फरक आतापासून दूकायला चालू होतय.
होय परवा असंच झालं साडे नऊ ला गेलं तर चांगलीच होती रात्रभर दुखल आग. गोळ्या चांगल्या असाव बघ देवदयेन म्हण.
तर काय ग बाई देवाची कृपा म्हणे एवढं एकदा मागलंती दे.
दादा दोन दिवस राहिले तर, कालच्यान म पन्नास रुपये दे. पन्नास रुपये दे करून लागलाय हं. काय कोणाचं? मी म्हटलं, गॅस नाही तर, पदरच गॅस घालून न्याय लावलोय दादा म्हटलं.
हम्म, तुला काय आईचं आहे का नाही म्हणाव, का सगळ आमच
काय नाही आणि तीज्या पुढं मागायल्यावर पण ती म्हणत नाही बाई दादा तस कशाला मागायलास तिने आपल्यासाठी घर नाही बाई काय काय नाही.
हम्म, ते काय पैशाला हेच आहे, करतो म्हणायच आपण आप ण म्हणायचं द्यायचं नाही. तू एकदा दिलीस की, तुझ्या सारखाच मागणार नाही बाबा म्हणायचं, माझा धंदा पाणी सोडून मी तिच्या मागं लागतोय म्हणायचं. आणि तुला आणि कुठलं देऊ म्हणाव. गॅस म्हणाव मा झा नाही तर म्हणायच माझा धंदा बंद करून मी मला परवडायल नको काय म्हणायचं. मला कितीला पडेल म्हणायच. माझा हप्त ब तेच ना.
होय, मघाशी टाकी आणलेले सांगालती काय आरूला
कोण?
आई.
काय माहितीय ग? पाणी आलतं वाटतं, हम्म.
टाकी आणल्या म्हण, ती गं तीनशे लिटरची टाकी, पाणी पुरना झालयं. काय आणि ते बारड्या सगळ्या संडासात नी ठेवा लागली अग मला संडास धुवायला येना तर मग ह्यासनी म्हटलं, आणा जावा जावा टाकी मुन्नाकडनं जोडून घेऊया म्हटलं. ते दोन टाक्या भरले की, आतल्यात होतय नाही अगं. हे माणसं वाढत्यात, पाणी वतंय. पाणी पूरणा झालयं. ती सांगाल ती वाटते बा, एवढं मरणाच्या दारात बसली तर, अजून तोंड काही गप्प बस नाही. पप्पा म्हटलं बाय, आरूला सांगाल ती, टाकी आणली मम्मीने म्हणून.
मग सांगत असलं.
सगळी रेग अन् रेग सांगत्या तिकडं फोन करून.
हं, सांगत्या सांगत्या काय झाल, काय नाही सगळं सांगत्या.
पुरगी सगळ गं घरातलं करून दुकान बघालती. इकडे हे तेजसचं हे हाय का गं तिथ एखादी?
नाही गेलं.
अशी नुसता फोनवर असत्या बाई.
होय.
होय.
तूचं बघ बाय, मी काय बोलू सांग?
होय की बाई वणवा
तुलाच राग येतय आणि काहीतरी बोल्यावर
नाही बाई मला तिझं पटत.
आता आल्यापासन पण अशीच हाय. होय, एक तांब्या इकडचा तिकडं नाय, आत्ताच तेवढी भांडी धुतल्या बघ.
नाहीतर काय मग.
उग समजून घेतयं म्हणून चाललय.
बघ की, आता काम बी बंदाय. नाइतर एकांद्य टाईमाला भाकरी टाकतो, नाइतर काय कधीच म्हणतं नाइ
नाय कनी
हम्म हम्म मी आणि जेवन आवरल की हिला धुनी पिळून उनात घालु लागतोय
हम्म
आणि कदी तर कायतर कराल की मग बडबडून दावत्या
याण्णा काय ते
कदी तर काय तर करालीतर आणि बडबडून दाखवत्या गं काम करालोय आस आन बडबडुदे आणि जास्ती
होय
कदीतरी कायतरी व्हाल तर आणि केलं काय नाइ काय आणि म्हणुन मलाच बडबडायच
होय खा त्यातला आईस्क्रीमाय चांगलाय बग खा त्यातलं, चप्पल काड ते खाली, हॅलो
हम्
आईस्क्रीम ग वीस वरलं ते लाल हे नव्हतं काय ते मगाशी मी एक खाल्लं लइ चांगलं लागलं सिदुला म्हटलं खा एक
शिध्याला वय
हा शिद्दु आलाय ग
हा हा
खा म्हटलं तेला आत्ता आला नव पर हम् म दुकानात हाय घरात आसल
ह हा! ! तरी घर बगत दुकान बगाल्या म्हण?
बैचारी वय
तर तर
दुकान बगत घरात केलय होय.
हम् हम्! !
काय काय नइ
हम्! तुज जेवण!
भात लावल्यात पप्पानी म डाळ वरणा तेन सोल्यालं नाइ ग म्हटलं आ! आच्या दिवस जावं हे करा जावं म्हटलं काय अ डाळ कांदा करा जावा आणि हे करुया म्हटलो आच्या दिव डाळ भात खव्या सकाळी डबा करतो हेला जात आईस्क्रीम खा म्हणतो आणि जऊन वरणा सुलून दे बाइ सकाळी मला कराय बरं पडतय.
चालतय घे आमच्या उद्या पंढरील जाणारायत
उद्या वय! !
हम्म तिनीन बाबा
अ हा वीस रुपया असून देखा असून दे रे खा खा त्यातला चमचा घे झा की फ्रीज काय ऊ आई न काय लाईट बिल वाला ठेवलाय वय
हम् ह् हम् हम् वारी आता तेंची ही उद्या जऊन युंद्यात बइ म्हणजे परवा दिवशी बाबा गेल्या आणि काय करतोय कोणास नाष्टक बाई!
व्हय की वा येणार म्हण
परवा दिवशी. दर्शन झाल तर. दर्शन झालं तर. हं. दर्शन नाही झालं तर मग परवा दिवशी.
अ हां नको खा. मला ते चमचे दे.
आज आणि दोन गाड्या गेल्या त्या.
हं?
आमच्या इथल्या.
बघ.
खर गाडीतन गेले की भाडे जास्त घेत्या ते.
काय तेव्हा?
गाडीतन गेली की जा भाड जास्त घेतात ग. मग. कमी.
एक
रेल्वत दोनशे रुपयाला जाऊ येत.
बर, दोन रुपय सुट्ट देकी वरल. मला पण सुट नाही हो. काय करायचं साग? चिल्लरच लई अवघड आलं बाई. कुठे चील्लर मिळना. उद्या दोन रुपये देतोस? उद्या दोन रुपये आणून देतोस? वीस घेवा. मगाच्यान असंच गिऱ्हाईक व्हायला सगळं. चिल्लरच नाही.
अग चिल्लर एवढ आणून ठेव की मम्मे.
मग परवा पप्पा न ते स तेजसन दोन दिवसात पार सुकवून ठेवलायल नो वा. अन पुन्हा नही नाहि ना
नाही बी सपून चालीत नाही ना.
होय गं हे वरचच चाललंय धंदा बोंबलत अगं. आईस्क्रीम आहे बाळा. हा.
ते चिल्लर हे क नाही
हा
ते ह्याच्यामुळे प्रॉब्लेम आलाय, वाढल्यामुळे.
वय. नाहीतर पहिला बरोबर होइत होत.
हं. तीस तस्त तर करा मना डोसकेला लसत कितीला झाल्या? ममा लसिया? हं हं. अन दही?
ताक बावीस, दही बावीस. बावीसलाच लावलेय.
हं हं. आणि श्रीखंड अम्रखंड त्यात पाच पाच वाढल का? श्रीखंड आम्रखंड? आणि बास सुंदी?
अन ते पाचन वाढल्या.
पंच्याहत्तर.
हं.
हं. आणि अर्धा किलो किती दि देतीस?
अम, काय?
बासमती
एकशे पस्तीस झालं
ते कसं काय पाचच रुपये वाढवलीस म्हणायचे?
अगं त्यावर आहेच तशी किंमत, नाही किंमतच आहे ती
होय
हम्म
म अर्धा किलो घेतलो असतो कि म पंधरा रुपये कमी होतंय
बघ की
बघ कि, म अर्धा किलोच खाल्लेल बरं
होय
हम्मं, पावशेरची पॅकिंग जास्त घ्यायची नाही, अर्धा किलोचीच घ्यायची.
होय
तेवढंच किलोभर पावशेर ठेवायची म्हणजे माणूस कस जास्त अर्धा किलोच घ्यायला बघतय ना
होय
त्येना
किती झालं, आठ मिनट झालं अजून दोन मिनट आव
उद्या, उद्या जाणार व्हय महेश तेनी?
उद्या जाणार दुपारी
दोन वाजता म चपात्यातेन करून द्यायला पाहिजे कि?
म्हणजे इथनं बाराला जात्यात होय चपाती, भाजीया. उद्या इथनं जेऊन जात्यात, उद्या संध्याकाळच्याला द्यायचं व मग परवा दिवशी सकाळी काय तर तिथंच खाऊन नेत्या, आणि हित ते पाच वाजेपर्यंत पोहोचत्यात.
हा, हा.
असं, म्हणजे हितं मी इथनं तीनला गेलं कनी सात वाजता पोहोचत्यात पंढरपुरात. मग गेल्या, गेल्या ते दर्शनालाच थांबत्यात. दर्शन घेऊनच पाहाटचं जेवत्यात.
बघ
म्हणजे जरा खरं असं एका दिवसात जाऊन यायचं म्हणल्यावर हाल होतंय गं जरा.
आ पप्पा किती पण काय पण करून, त्या आईला पण फरक नाही आणि त्या आरीला पण फरक नाही बाई.
नाही?
होय, उगचच काल, ला पप्पा लागले होते गं, चूळ जरा भरा, चूळ जरा भरा. त्यांचं जरा चुकलं सोड, आल्या आल्याच चालू केलंत तिला एक दुखालत थांबा की पप् बघाय जर तिला दुखाय लागलंय नव्ह, हासणी केली का मग, मी ह्यासणी कावलो, गप बसता कणी तुम्ही, आता मी ती बोलाल्या म्हणून मी याला काव ही, उरफाट माझ्यावर तंडाय लागलंय, तू मला कावलीसच का म्हणून, तर बायको का उठून कावालीय हे त्याच्या लक्षात आलं नाही.
काय करायचं सांग? हम.
चुळभराय दिलीय गं, मग चुळभराय जखमा नरड्यातले हे व्हायसाठी दिले की नई
हां, हा भराय पाहिजे सारखं व्हय व्यक्याचं कमी येईल, आपल्याला कव्हर होईल ते बघायलाच पाहिजे काय म्मं
लहान आहे.
काय नाही तेच परवा दिवशी म्हणालती दीदी जरा असलं की लईच कणत्या म्हणत्या.
म्हणत्या! हां.
तेच सांगालती जरा असलं की लईच कणत्या म्हणत्या.
होय हां हां हां.
हम्म.
सोसत नाही तिला अगं लई रडत्या लई रडत्या.
होय ते कधी दुखन नाही गं तिला.
होय.
आणि आता लागलंय ते तिला कसं तरी वाटतंय. तिला वाईट वाटतंय वाईट वाटूनच लई रडत्या ती दुखण्यापेक्षा की नाही वाईट वाटतंय तिला लई.
तिला मग मी मरणारच असं तिच्या डेक्यात हम्म हां. डोक्यात बसलंय.
जास्त रडतीया मग माणूस जरा का होईना आपल्याबद्दल विचार करायला राहून डोळ्यात पाणी येतंयच की.
येतंयच की होय.
हम्म मंग. काही तरी.
ते झालता?
दहा झालेत मम्मे कट कर हां कर कर.